हां
ह क झालं का
हा झालं जस झालं हा हॅलो येतोय आवाज ऐकून
येतोय येतोय
हा आवाज येतोय का
येतोय येतोय माझा येतोय का तुम्हाला
आ हो आता आला क्लिअर बोला ना
हा काय नाही
काय चालय
काय नाही निवांत बघा बसले होते म्हणल फोन करूया
हां हा हा बोला ना काय म्हणता आणि
काय नाही एकाच एकाच ऑनलाइन वगैरे काय शॉपिंग करताय काय म्हणलं
हॅलो
हा ऑनलाईन शॉपिंग वगैरे काही करताय का तुम्ही म्हणलं
अ हो म्हणजे ऑनलाईन मी ह्याच्या आधी केल्यात बऱ्याच गोष्टी शॉपिंग करते म्हणजे ओके झाली कसं असेल तस मला बाहेर जाऊन जर नाही वेळ मिळाला तर करतेच हॅलो हॅलो
हॅलो
हा तुमचा आवाज ब्रेक होतोय हा आता आला व्यवस्थित बोला ना
हा काय नाही ऑनलाईन शॉपिंग वगैरे काही करताय काय म्हणलं
हो करते जस कन्वेनियंट तस करते मी बाहेर जायला नाही मिळालं तर एखाद वेळेला काहीत ऑनलाईन ऑर्डर करता येत
करायच हा पण ते बरं आहे ना आपण आता ऑनलाईन शॉप मुळे जर असं बाहेर जायला पण कधी अस
हो हो बर पण प्रत्येक वेळेलाच ते म्हणजे असं व्यवस्थित येईल असं पण नसतं आणि प्रत्येक वेळेला खराब ईल असंही नसतंय
नसत होय ते पण आहे एक एकदा गॅरंटी पण देऊ शकत नाही त्याची
हो ना शक्यतो ना अ कपड्यांपेक्षा आपले आता आ ब्लिंकेट वगैरे आलेय बघा ग्रोसरी टाईप ते मागवलेलं बरं पडतंय कपड्यांपेक्षा कपडे आपण ऑफलाईनच घेतलेले बरे पडतात
ऑफलाईन हो कपड्यांमध्ये थोडं सूत कापड वगैरे आपल्याला कळत नाही ना ते क आल्यानंतर मग परत आणि पाठ हो पाठवायला लागत त्यात खूप वेळ जात
होय हो होय ना मग काय.
हम्म! त्यापेक्षा मग जाऊन आणलेलं बरं असं पण वाटतंय कदाचित ते एक एकदा चांगलं येतय पण. खूप चांगलं असतं क्वालिटी आणि अस पण वाटतय की, हम्म येते येते.
हो येत ग्रोसरी वगैरे आता ते ब्लिंकेट चालू झाले ना ते खूप छान झालय आणि म्हणजे कमी स्वस्तात ह. हो तुम्ही पण ट्राय करून बघा म्हणजे जर शंभर रुपयाची जर आपण अ काही खरेदी केली इव्हन पाच रुपयाची कॅडबरी सुद्धा आपण ब्लिंकीटवरण मागवू शकतोय. आणि जर शंभर रुपयाची खरेदी केली ना होय होय आणि जर शंभरची खरेदी केली ना, तर आपल्याला फ्री ऑफ डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्ट असते.
होय काय हा हा हा मी नाही कधी ते नाहीच घेतलं.
म्हणजे कुरकुरे वगैरे सुद्धा खरेदी करू शकतोय. आता आपल्याला बाहेर नाही आता पाऊस आहे. तर हो ना बाहेरात आपल्याला पाऊस आहे मॅगी करावीशी वाटली तर मॅगीच पॅक पॅकेट सुद्धा मागवू शकतोय आपण.
भारी आहे ना पण. ते अव्हेलेबल होतं आपल्याला त्या वेळेत आपल्याला.
हो तो पटकन होत. आणि अ इतर वेळेला डॉमिनोज वगैरे बघा किंवा बाकीच्या हेला बघा, हेचे चार्जेस असतात. तस याला नसतात. जे प्रॉडक्ट कॉस्ट आहे तेवढंच असतं.
असत हा हा हा. भारी आहे कि मग. चांगलंय मी नाही कधी युज केलं. आता बघूया ट्राय करते. मी काय करते करते नक्की मी फक्त ऑनलाईन शॉपिंग म्हणजे हेच ना कपडे, अस्क्ससेरीज वगैरे वैगरे. हेच की आता ते
हो आपण जास्तीत जात त्यालाच प्राधान्य देतो. पण हे आता ब्लेकिंट वगैरे ना आताच सुरू झालंय. हा, आता जास्त सुरू झालंय.
हा हा.
हा आता आणि बऱ्याच ठिकाणी अजून नाही पण चालू झालं, बऱ्याच ठिकाणी झालंय पण. आय थिंक खेडेगावात जास्त असून नाही झालं चालू. सिटी लेवललाच आहे. हा आहे ना, सिटी लेव्हलला आहे चालू.
हम्म, ते नाहीच मग बघायचं. काय नाही. हम्म, आणखीन काय म्हणताय? काय नाही मी निवांत. हेच चालू आहे का नाही म्हणलं. आता पावसात जरा बरं पडतंय ना, पण काही आणायला बाहेर जायचं होत नाही. त्यावेळी मग आप मागवू शकतोय अस.
नाही नाही अगदी पावसात कन्व्हनियंट होता आणि खरं सांगू जर आपण जॉब वगैरे करत असलो ना तर आपल्याला टायमिंग नाही मिळत आपल्याला बाहेर जाऊन शॉप
अगदी कधी पाहिजे असेल हवा असेल तर ते मागवू शकतो ना आपण. कि हा बाबा झालच नाही. होय होय.
होय आणि काय म्हणता, पाऊस आहे का तिकडे?
पाऊस आहे आज सकाळपासून
हो इथं पण सुरु झालाय. आजच असला हो आहे ना आज सका सकाळपासूनच सुरू झालाय. इकडे पण नव्हता एक आठ दिवस पूर्ण, रिकाम होत.
होय, हम्म हम्म.
झाला सुरू. हम्म, आणखीन काय मगं विशेष?
विशेष काही नाही. पूर वगैरे येतो का तिकडे मगं?
हा पूर असं नाही, मी आता प्रॉपर मिरज सिटीत आहे. पूर नाही येत त्याच्यामुळ ते काही असं हे नाही.
हम्म, मिरज मालगावकड नाहीये. मी पण माझं माहेर पण मालगाव हाय तिकडे
होय काय, माझी मैत्रिण असते मालगावला.
मालगाव मध्ये काय, हम्म हम्म.
हम्म, आय थिंक ते जैन बस्ती आहे ना तिथ तिथंच हाय बहुतेक. हा कबुर्रे अडनावय तिच.
काय नाव? अडनाव.
कबुरे कबुरे.
हा हा हा. आम्ही पण तिथेच राहतो त्या ज्या बस्तीचा जरास जवळच राहतो, ग्रामपंचायत जवळ.
अच्छा अच्छा अच्छा हा. हा तिचं पण चालू असत काहीतरी काहीतरी ऑनलाईन शॉपिंगच किंवा काय काय.
बाई हा ते बाई. काय म्हटला?
तिचं पण चालू असतं म्हटलं काहीतरी, आता हल्ली न वीन आलाय बघा, म्हणजे एप्लीकेशन घ्यायचं त्यात पण आपण बिझनेस करू शक तो. आपणपण स्टेटसला ठेवायचं. आता तेच जास्त म्हणजे त्याला आणि डिजिटलला डिमांड जास्त आहे नव्ह हल्ली. हा त्याच्यामुळे तेच चालू होतय, होय.
करतात आता ते. शॉपिंग कुणाला घ्यायचं असेल, मग ते आपल्या फ्रेंड सर्कलचा ग्रुप बनवून वगैरे असं करतात ना.
हो होना. हम्म.
न बेनिफिट जास्त आहे वाटतं त्यातनपण.
कसं आपण अ करू त्याच्यावरती डी पेंड ठरत. म्हणजे आपण आपलं पूर्ण किती त्याच्यात एक कोणीतरी हाऊस म्हणून करतं, कोणी कोणी बिझनेस म्हणून करतं. तर बिझनेस माइंडन केलं तर तर त्याच्यात प्रॉफिट भरपूर आहे, असं मला वाटतय.
हुं. आता आपण पण जर समजा, घरात एखादी वस्तू आता समजा, तुम्ही घरात काहीतरी करत असलेत आणि जर तुम्ही त्याचं डिजिटल मार्केटिंग केलं स्टेटसला ठेवलं. की बाबा लाडू मिळतील किंवा पीठ वगैरे इडलीच मिळल तर ते आपण त्यात घुसून जर केलं, तर ते सक्सेस होऊ शकतं. असं काही हे नाही.
तो हो.
हो हो तुम्हाला कसे लागलेत प्रॉडक्ट? आतापर्यंत म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन मागवला असेल तर. ऑनलाईन तुम्ही शॉपिंग वगैरे म्हणजे आधी केली असेल ना, तर तुम्हाला कसे लागलेत प्रॉडक्ट वगैरे काय असं?
चां एखाद दुसरं चांगलं खराब लागलं. पण बाकी आता जे मी मागवले, रिसेंट रिसेंट ते खूप चांगले आलेत. म्हणजे सगळे असं म्हणजे, हा बाबा चांगले आहेत, की मागवले असं झालंय.
आय प्रेफर मिशो, मिशो खूप बेस्ट आहे.
मेशोवरूनच मागवते मी सगळ आणि आता कसं झालंय माझ मी मेशोवर मागवून मागवून मला ते पे लेटर पण आलंय, ते असं त्यांच. ते असतं ना, हो. हे लिमिट, हं. अठराशे पर्यंत आलंय.
बरे बापरे.
हुं.
हुं, हे मिशो बेस्ट आहे, म्हणजे क्वालिटी आणि प्राईज.
चांगलाय चांगलाय, हम्म प्राइज पण चांगली हाय. म्हणजे असं बाहेर आपण बघायला गेलो, तर ते जास्त असतंय.
हुं आणि क्वालिटी असते बर मीशोवर म्हणजे फ्लिपकार्ट आणि ह्याच मला माहित नाही. मी पण मोस्ट औफ माझ्या गोष्टी
हा, होय होय. हो मी पहिल्यापासून ह्याच्यावरूनच मागव ते, मीशोरूनच मागवते. मी मुलासाठी ते हे मागवलं होतं, ते कांगारू बॅग ऑनलाईन मिशोवरून. ती खूप छान आल्या, अडीचशे च्या मानाने म्हणजेच त्याचा तेजं कापड वगैरे चांगल, आपण हजार बाराशे ते घेतलं तरीपण तेच येणार होतं आणि ते किती दोन वर्ष, तीन वर्ष एक तो दीड वर्षापर्यंत वापरलं जातंय.
हो ना आता, तेवढा आपला तरी कस्टमाइज जेवढा आहे तेवढा यूज झाला ना, तरी आपल्याला बेटर वाटतंय. कारण त्याचे प्राईज काही जास्त नसले आणि समजा आपल्याला पाहिजे तेवढा त्याचा युज झाला ना तरी आपल्याला रिलॅक्स वाटते. पण ते लगेच खराब झालं तर मग एवढे पैसे घालून काय उपयोगाचा प्रश्न येतो ना.
येतोय ना मग ते परत पडलं ना तसंच मग एवढं मोठं घेऊन मग. ते तस वाटतच ते कशाला घेतला अस पण होते.
नाही नाही नाही बरोबर बरोबर आहे बाकी.
पूर काय काय आणि ते डोक्यासाठी पण त्याच्यात. ते सगळं ऑनलाईन मुलासाठी जास्त मागवलं ते सगळं चांगलं चाललंय मला तर. फक्त साडी एकदम अगोली.
वगैरे काही मागवलेत का तुम्ही ऑनलाईन कधी.
तठीक झा.
हॅलो! हॅलो,
हा कसले प्रोडक्ट म्हणला? हा स्किन घते नाही. नाही मेकअप बॉक्स एकदम मागवला होता.
म्हणजे ते मी अजून काही मागवलेले
नाही नाही येतात चांगले येतात. त्यात पण वेगवेगळे प्राईज असते त्यामुळे आपण, होय होय ते ना खाली आपण बघूनच मागवायच. म्हणजे ते कळतंय ना कोणी घेतलंय कोण नाही. त्याच्यातून कळत किती गेलेलं असतात ते फिड हा त्यामुळे कळतय ना.
हो ना.
हम्म हॅलो करा तुम्ही परत कॉल. हॅलो हा एकच मिनट मी कट करते करा हा हा. त दे झालं म.